हॅलो! हॅलो आवाज येतोय का हॅलो! हॅलो हा हॅलो हॅलो ता येत आवाज? हो हो आता आलं अच्छा हा! हा काय म्हणत वगरे हो झाला तुमच झाला स्वयंपाक? हो चालू चालू आहे का अचछा ह.
हम्म काय म्हणत
काय नाही काय हा मुलं वगैरे जात तुमच्या ट्युशनला
ट्युशनला नाही आता अजून तर नाही लावली शाळेत अ म्हणजे
म्हणजे आताच सुरू झाली ना शाळा हो हो पंधरा तारखेपासून ह हो पंधरा तारखेपसून इंग्लिश मिडयमलाच नाण शाळेत हो इंग्लि मिडियम हो ते फीस वगैरे खूप आहे हना भरपूर आहे हो ना हा काय करणार आता मुलाना शिकाशिवाय पण पर्याय शिकण्याशिवाय पण पर्याय नाही आणि बरच शाळा कस बंद पण लाग आपल्या त्यामुळे पहि आपल्या नगरपालिकेच्या वगळ्या शाळा होत्या त्याच्यात म्हणजे आता टाकतच मुलांना इ्लिश मिडयमला टाकतात डायरेक् हो बंदच झालं
इंग्िश करायला
कराय लाग हळूहळू ते पण बंद होते ते पण बंद होते तेच ना आता कस पूर्ण फक्त इंग्लिश मिडियमच्याच चालू आहे आणि फीज पण क आहे भरपूर आहे ना परवडली पाहिजे ना साध
लोकांना परवडली पण पाहिजे त करणार का तरी पण टाकतात मुलं काय का टेडिशन स्पर्धा एवढ्या झाल्याय ना म्हणजे त्याच्यामुळे मुलां मुलांच हे ते त्याच्या ममध्ये
हो आणि ते पण बिझी होऊन जातात आपण क्लास वगैरे पण लावाव लागतो कारण घरी पण घेण शक्य होत नाही
नाही ना आणि आता तर बरेचसे म्हणजे शाळेपेक्षा मला असं वाटतं
बरीच मुलं ट्युशन वच शिकवणीवरचत असत ब अ हच्यात म्हणजे शाळेत कसं थोडस म्हणजे एकदा शिकवलं जातं परत रिव्हजन किंवा हे होत नाही तस क्लासमध्ये कस रिव्हजन घेतले जात
रिवि्हजन होते
हो सराव करून घेतला जातो त्याच्यामुळे मग क्लासमध्ये कस होऊन जात शाळेत कसं एकदा शिकवलं का मग परत काही नाही पुढे जातात ते परत पुढं शिकत एवढ विद्यार्थी संख्या पण वर्गामध्ये एवढी शिक्षक पण किती ते पण नाही प्रत्येकाला इंडिव्हुज्युअल असं लक्ष देण पण होत शिक्षकांकडून पण हा एक तर पैसे पैसे जातात तर जातात पण वे शिकवलं तरी जात हो वे शिकवला जात पण आता काय झालंय ना कोंग क्लासच्या नावा पोरना घेतले जात आणि ते लक्ष पण नाही देत नाही लक्ष पण नाही देत नाही आणि त्याच्या फीज काही कमी नाही आहे स्कूल सारखाच फीस झालाता आप सेम हो शाळेसारखंच चालंय हो ना
पूर्वी बघा आधीच्या आमच्या म्हणजे आपल्या वेळेला तरी म्हणजे अ घरी जाव
घरी जाऊन आपण अस करायचंणजे एकदम छान शिकव हो हो नाही आ ता य तस राहिले हम् आणि नर्सरी आणि याच्याच फीज् जास्त आहे माझे मैत्रिणी ये तिनी तर याला कॅम्ब्रिज ला घेतलं त ऐंशी हजार रुपये भरले. नर्सरी साठी फक्त बाप रे! हा म्हणजे किती फीज् हाय अस
तेच ना आणि ते कसय एक बघायला गेलं तर अ म्हणजे
अ म्हणजे एकमेकची स्पर्धा असते हो हो माझा मुलगा इथे तर म हा हो तिचा मुलगा आहे त म माझा पण मुलगा इथंच जायला पाहिजे अस हा तसच होतंय ते आणि कॉम्पिटिशन म्हणजे हम्म आपल्या मुलाला का म मराठी मिडियमला टाकायचा असं हूं पण ते नाहीये ना नाही कमी पण तर नाहीच आत उलट मराठीमिडीयम ची मुलं पुढे जातात उलट तेच हुशार असतात. म्हणजे त्यांना मराठी प्लस इंग्लिश दोन्ही पण येत. असय दोन्ही येत हो आणि इंग्लिश मिडीयम ची मुलं म्हंटली ना तर त्यांच मराठी क कच्च असत त्यांना म्हणजे येत नाहीं तस प्रॉपर बोलायला किती त्रास होतो हो. त्यांना मराठीत बोललेला समजत पण नाही म असं व्यवस्थित आणि ते इंग्लिश इतकं अमलवाणी पडलंय ना की, हो बोलता बोलता आपण सुद्धा ते तेच बोलतो आता आठवत सुद्धा नाही. नाही नाही नाही आठवत. ती सवय होऊन जातय ना सवय हम्म तेचं चांगलय हो पण सगळे विषय असले पाहिजे हो सगळे विषय असले पाहिजे. पहिले संस् स्कृत वगैरे म संस्कृत पण आता एवढं नाहीच ये म्हणजे नाही ना हो आपल्यावेळेस कस संस्कृत सब्जेक्ट होता. त्याच्यामुळ म्हणजे ते हा विषय विषय हो हा विषय विषय आपण सुद्धा हो आता सवय झाली ना ते सवय झाली ते शब्द शिकवण्यात येत नाय. नाही. ते कसं म्हण तेव्हा संस्कृत राहायचं तर म ते हय श्लोक वगैरे नाय परत ते सुभाषिता हा ते म्हटलं जाय म्हणजे भारी होत ते बंद चं झालं. झाला हो ते
मुलांना एवढ शेवढी थोडं काही
हा ताई आवाज येतोय का? येतो येतोय येतोय का हा हा हो हा तेच ना मुलांना म्हणजे नाई का असं आणि त्या अभ्यासात पण बिझी होऊन गेलेलेयेत पूर्ण क्लास शाळा याच्यातच
लाशा हो ना त्यांना म्हणजे वेळच नाही कुठलं अ म्हणजे असं खेळणं खेळायला
मै मैदानावर जाऊन खेळणं किंवा काही काहीच नाही. नाही ना नाही नाही शाळा आली का घर शिकवणी आणि शाळा हो घरात पण असले की त्याच त्याच मोबाईल घेऊन बसले की हो. तेच तर हो आणि मोबाईल मध्येच असतात नाई कोणाशी बोलायचं नाही काय नाय काय नाही असा आपल्याला स्वतःहून बोलाव लागत काय काय नाय तरी रिस्पॉन्स करत नाही ते अस हाय नाही ना त्याच्यातून बाहेर कसं काढाय तो मोठा प्रश्न आहे हो जेवताना पण फोन लागतो त्यांना
त्यासाठी आपण करू शकतो. म्हणजे सुट्ट्या वगैरे ला त्यांना कुठ बाहेर किंवा अस धार्मिक अं देव मंदिरात वगैरे जाऊन किंवा नातेवाईक
हा नाही तर मग ठरवून मग खाली म्हणजे नाय का अस खेळायला वगैरे गार्डन मध्ये म्हणा किंवा असं स्पोर्ट्स हम्म क्रिकेट खेळायला हो वेगवेगळे हो खेळ खेळायला जाऊ शकतो पहि कस आपण म्हणजे खाली खेळायच पहिले कसे वेगळेच खेळ होते आता वेगळेच खेळ खेळत आहे पळापळी आता तर तेच खेळलं आता तर ते राहिलंच नाहीये आताचे खेळ म्हणजे काय फेसबुक फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि रीलस बघायचे
रीलीलस बघायचे स्नॅपचॅट हे झाले मुलांचे ते खेळ तर त्यांना समजणार पण नाही आणि माहिती म्हणजे ऐकले पण नसतील त्यांनी कधी
नाही खूप म्हणजे खूप फरक पडायच चालला पण आता असं पुढे पुढे आणि मोबाईल वरती गेम्स खेळतात ते आपण कस खाली खेळाचो मैदानी गायचं पडायचं सगळं काहीतरी त्यांना काहीच नाही लागत आहे तो आनंद वेगळा आहे पण त्यांना हा आनंद वाटतो असं काय कस उशिरापर्यंत मोबाईल बघतात झोप नाही काही नाही हा त्याच्यामुळे सकाळी लवकर उठत नाही ते आमची पण चिडचिड पण होते ना मुलांची पण होते हे बरोबर आहे त्यासाठी आठवड्यातून एकदा त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जायचं निसर्ग रम्य ठिकाणी किंवा आपल्या परिवाराच्या एखाद्या नातेवाईकाच्या ठिकाणी याच्यामुळे त्यांना आणि त्या बाहेरच्या ठिकाणी च्या लक्षात येते किंवा मोबाईल मधला टाईमपास थोडा कमी होतो बाहेर गेले म्हणजे त्यांचे मन थोडसं हलकं होतं मोबाईल मधून ते थोडे बाहेर येतात धकाच्या जीवना ऍक्च्युली आपला काय नाही तेना ते करायचंच आहे पण मग त्यांच पण लाईफ बिझी होऊ शकत पूर्ण शाळा शाळा झालं का क्लास क्लास झाला का मोबाईल असं दुसरा काही वेगळं नाहीच आहे आपण पण त्यांच्या मागे लागलेलो असतो ना का हो आता आपल्याला पण असं वाटत करायला पाहिजे आपण फीस भरतो एवढी तर मग अभ्यास केला पाहिजे आलं पाहिजे त्यांना अस हम् हॅलो कोणाचा आहे एकच उद्देश असतो की आपला विद्यार्थी शिकला पाहिजे किंवा स्पर्धा पास झाला पाहिजे हॅलो हॅलो आवाज येतोय ताई हॅलो हो आवाज येतोय ना हो येतो आणि आता ते क्लासेस पण खूप चालू झालेले आहे ते अबकस वगैरे त्याचे ते पण लावतात ना काही काही हो हो आणि कुठे कुठे टाकणारे मुलांना कुठे कुठे हो ना हो ना
हा बाकी असं आहे नंतर अकॅडमी सारख्या आधीच तयारी पूर्वतयारी सगळ्या गोष्टी करून घेतात
सगळ्या गोष्टींची पुढे ते स्पर्धा परीक्षा देतील तेव्हा कमी पडायला नको म्हणून
हो म्हणजे आता अगदी नर्सरी पासून मुलाची पुढच्या म्हणजे भविष्य बघितलं जात की आतापासून कर बाबा तू सगळं त्याच्यावर टाकलं जातं
ढ हो ना
तर कुठे त्याचं बालपण आणि कुठे काय राहणार आहे
हम् जे पहिले आपलं बालपण गेलं तसं नाही पण हे मुलाांच सर् इ द्धा नव्हता तोपर्यंत पाचवी ला इंग्लिश सब्जेक्ट होता हा तेच नाही आणि आता यांच कस म्हणजे एक बर्डन पण य त्यांना पण हो ना
हो ना
आणि चालेल मॅडम हो हो चालेल ठीक आहे. हो हो चालेल चाल हो हो मला पण... छान वा हो हो ठीकच...
अरे ते फोन फ्रेंडस आहे ना...
क
एंड तनक
काय झालं
तुम्ही तिकडून बंद करा बघा...